हॅलो ते माझ्या याच्यात लॉग इन करून घेतलेय गं
ओंकार माळी आलय तेच्यावर
हम्म तेव्हा मग परवा तो टास्क आला म आलाय तर आता कम्प्लीट करूया म्हटलं
हम् हम् मग तुझ्या फोन वरून त्यांच्या फोनवरुन परत कसं बोललीस, का बोललीस नाही तसं?
बोललो की तसं बोललो
उम हम् हम् हम् नवऱ्या संग दहा दहा मिनटं काय काय बोललीस मग? असं तुला प्रश्न आला नाही, आपण पर्सनली असं फेस टू फेस बोलत नाही पाच मिनिटाच्या वर आणि फोनवर दहा मिनटं बोलायलाच लागतंय कुटली कुट तो विषय काय गो पण
ते ना असच बोललो ना!
हम्म हम्
ट्रिपचा विषय हिकडं तिकडं हेजा रूट कसा आय, हा हा
इत ठेव मला का इमॅजिनेशन केलं आणि हेंच्या फोनवर करायचा मी पण असं पगन पहिला मस्त दहा वाजल्यापासनं, संध्याकाळी दहा वाजेपर्यंत, सकाळी पहाटे पाच वाजेपर्यंत रात्रभर चॅटिंग करायचं बोलायचं त आता संवाद संपत आलंय दहा वर्ष झाली ना संवाद तसा कमी कमी कमी कमीच होत जातोय म्हणलं आता हे अँप अँपला तर दहा मिनटं बोलायचंय ती टोटल फीज तीस चाळीस पन्नास मिनिटं बोलायचं, काय बोलायचं? असा विचार करून हा त्याच्यावरच विंचार
हा आता आमच्यात पण लग्ना आधी किती बोलायचं काय काय आणि आत
हम्म हम्म तेच असत नाहीतर काय तेच असत तेच
हा बोल बोलता बोलता भांडून जात
हम्म
आणि फरक आहे का आमचं झालंय बग नुसतं मारत बघ बुक्कीन मारतय
कोणाला?
दोघांना पण
लई पण लाड करायचं नाही असं मारायचं हे करायचं हट्ट धरायचा
नाही हट्टी पिट्टी नाही ती पाहिजे ती पाहिजे नाही फक्त मोबाईललाच जरा हे दमवतोय बाकी काय नाही रात्री रडला बघ मोबाईल साठी रात्री आपलं झाला अस तो कॉल तू फोन केलंतीस तेव्हा तो जेवायचा होता लागला रडायला लई राडला त्या मोबाईल साठी म्हणून मग भातात त्याला चारायच- म्हणलं आधी आमच्या आ त्यानं चारल्यावर तीच
काय टाकलं कशाला? पाण्याची बॉटल कशाला पाहिजे आणि बॉक्स पण खराब करू नका तो बसू नको त्याच्यावर त्यात भांडी ठेवायची आणून
हॅलो
बोल की
हा बोल क्या
हा पोरं म्हणल्यावर तशीच ग पाच मिनट खेळणार पाच मिनटं भांडणार
हूं नवशे रुपयाचे म्हटलं शंभर दोनशे रुपये
काय ते
नऊशे रुपये दिले भा
भांडी व्हय हा हा ते शिवचा एकदा व्हिडिओ ठेवली होतीस तो हा हा
त्यात पाणी ओतलं क नाही खरोखरच अस ढग येते बदलुन घे ते लाईट लागत्या खाली डॅशला म्हणजे सेल घालून चालू होत हुडकाल्यात
हा हा
म्हणजे त्याला स्पेशल घ
हा हा
बॉक्स खराब करू नका म्हणुन म्हटलं आजिबात काय काढायच नाय
आता उभा राहून स्वयंपाक करत्यास
हा
बसून फूल फ्रीज मध्ये राहतंय
उभा राहून पोट सुटतय
असं असतय व्हय
त्यानी सगळं सुटतय पोट
उभारून उभारून केल्यावर
हम्म हम्म
मागं झोकतोय ना आपण किचन मूळ त्यामुळं ते कडक कडक
आणि बसून केल्यावर
माझा दुसरा पाय, एक पाय आपलं असं आखडलेलं असतोय किंवा मांडी असतेय अशी त्यामुळे ते माफ बसून केल्यावर शिकतो.
हम्म हम्म
काय एक तर आहे.
घरापासून जरा करायच
हां नाही लग्न झालंय. ती पाक ती शरीराची वाटच लागत्याय. क्वचितच एखाद्याचंच हाय तसं राहतंय. आता ती हि, सोन्या पांडे त्यांची सोनिया हाय बायको ती नाही का? कशी हाय?
हम्म त्याचे आहेत इंटरनॅशन रोगाट दिसतो रोगाट तरी आता जरा चांगली झाल्या. पहिल्या पहिल्या रोगाट दिसत होती, आता जरा चांगली झाल्या तर
काही एवढं नाही ग तरी पण असं नाजुकचं हाय ना, ते पांड्या तेन हित नाहीत काय?
नाही ह्याच्यात गेल्यात राहायला.
कुठं?
म्हणलीस.
तिनच काढलं काय बाहेर
कुणी?
पनूची बायकोची आणि सोन्याची भांडण झाली नाही का बॅट बॉल खेळायला गेली पाल्याला
होय काय नाही ग माहित, मी विचारायच पण माझ्या ध्यानात नाही कवटेला गेल्यावर. परवा दार बंद. दिसल तिथं ते कोण हाय की ते महादा म्हणायचा कोण येऊन राहिलाय.
काय भांडणं झालीती व्हय?
हम्म हम्म पांड्याच्या हातात पोर खुश होतात. काय?
हा
आवाज स्प स्पष्ट येई ना ग आवाज
हा हा
मग त्याने सगळं साहित्य घेऊन गेलेत तिथंन
हूं हूं
हॅलो
हूं बोल की
सगळं साहित्य घेऊन गेलेत काय म्हणल राहायला तिकडं मग
हूं
हूं हूं
तिथनं त्यांच्या मायाच्या खोलीत होती त्यांनी पण तिथं सोडायला लावले औरंगाबादला नाहीत का
हा हा
हं
त्यांची तेनी पण सोडायला लावली औरंगाबादचा म्हातारा म्हातारी राहतं नव्हती काय माग
माहितीये इंदू
हूं हूं त्याच्याकड त्यांच्या संग आता आणि भाड्यान राहायच पवाराच्यात ते पवार नाय का गं त्यांच्यात
कुठं आलं गं ते
त्याच्या की पुढं गुरवाची घरं नाही व्हय कोपऱ्याला
तिथेच राहत्यात होयं
कसं बघ की आधी एकत्र सगळं करत तिथं आणि
राहत नाही होयच की सख्या सख्या सख्या भावांचं पटत नाही पुढं बहिणी बहिणींचं पटत नाही जावा जावा झाल्यावर
ते परक्यातल असतय ते बरं आणि
काय ते हा हा म ती आता रान करते का नाही ती काय घरातच असते वाटत की प्रणाली
हम्म
हळद होती हळद पाणी तेव्हा हळद पाणी ला काॅलेज मधन आल्यावर ते आलत्या तिथं दोघी जण तेव्हा बोल्या होत्या बघ माझ्या संग
हम्
हम्म हम्म
ती ती पण गेली ग सोडुन
काय ते?
रंगाची बायको
कुणाची?
हो त्यांचं पण काय झालंय म्हण कि बाई काहीतरी भांडणं झालती होय तिकडंच आहे काय तर भांडण झालती वाढत मधी इकडच हाय आता ओंकार पण हुता वाटत इथं गेलाय वाटत आता
पाहिजे
काय म्हणालीस?
पण
सगळ्यांच्या घरात आहे बघं संसार म्हणल्यावर सगळ्यांच्यात आलंच
आमच पण इंग्लिश वाचालत केला होता
हम्म
नितीच काय
निक्कीच अगं तीनं काही चालू केलं की निकिता ए काय एसपो काय एक्सपोर्टर्स काय इंटरमोर्स काय ते?
हितं काय?
हां निक्की तीन काहीतर चालू केलंय बाई
काय केल्या एक्सपोर्ट एसपोर्ट
काय ते?
एक्सपोर्ट इनपोर्ट काय
हां हां हां तसं
कशाच
ते घर हे करत नाही का एक मिनिट कॉल करतो
हो